हा बोल, काय कराल्यास? बसलंय बा.
अ हा, हो, झाला तुझा?
हा झाला आत्ताच.
हम्म काय चाललंय मग.
काय नाही बसलेलो आता जरा नाश्तला काहीतरी करायचं, मग मी
हम्म. काय करतेस नाश्त्याला मग?
हा संडे आहे जरा काहीतरी मोमो किंवा काहीतरी वेगळं करायचं.
होय. कसं करतेस मोमोज?
मोमोज काय आपल कोबी बारीक चॉप करून घेतोय.
हम्म.
तसच जम अ टमॅटो.
हा.
टोमॅटो लागतात, कांदा बारीक चॉप करून घ्यायचा मिरची. मिरची चॉप करून घ्यायची, गाजर असले तर गाजर. चॉप करून घ्यायच.
म्हणजे सगळं व्हेजेस.
हा व्हेजेस.
हा.
आणि टोमॅटो फक्त चॉप करून घालायचं नाही. त्यात.
मग.
तो अर्ध मधी चिरायचा.
बर.
आणि लाल तिखट मिरची असेल ना आपली वाळलेली किंवा लाल झालेली.
हा.
ती आणि ते टोमॅटो पण एका पातळीला तर घालायचं आणि उकळी आणायचं चार ते. पाच मिनिटं.
हा.
ते पाच मिनटनंतर टोमॅटोचं साल वरच निघतंय.
हम्म.
त्यानंतर ते आपण आलं, लसूण आणि ते एकत्र करून घालणे. ते मिरची. टोमॅटो बारीक करून. जर फोडणी टाकलीस आणि सोया सॉस आणि जर टोमॅटो सॉस घातलीस. तर ती त्याची. चटणी तयार होता मोमोची.
होय.
आणि मोमज म्हटली सर बारीक चॉप केलेलं, पहिला तेल घालून कांदा भाजायचा त्यात आले लसूण. सुंदरा टाकायचं.
हा.
मग नंतर भाजी झाल्यावर मग कोबी टाकायचं. हा गोबी. पूर्णपणे भाजत आला का नाही असा. मग त्यात आपली काळी मिरीपुड. आणि. अ मीठ वगैरे घालायचं.
हं हं.
आणि काय पिट्टी मळून ते आपण मैद्याच करू शकतोय मोदका मोद हा हा मोदक जस करतोय का नाही आपण भरून तसं ते करायच आणि स्टीम करून घ्यायचा. ह्म्म. छान होते मेद बऱ्याच वेळेला केलंय सोड, हम्म खरं जसं बाहेर असाय तसं नसत. त्यामे. आपलं घरातलं वेगळ चव लागत आणि भहेरली चव वेगळी लागत्या.
होय. तिने जरा जेवणार म्हणजे काय पण असेल बाहेरच्या ह्याच्यामध्ये कसं हजिनो मोटो वगैरे युज करतात ना. त्यामुळे त्यांच ज त जेवण तर आपल्याला छानच लागतय
तरी पण आपण घरात हजिनो मोटो यूज करण्यापेक्षा काळी मिरीपूड किंवा अ लवंग, दालचिनची पूड जरी यूज केली लय भारी लागते जेवण आणि नॅचरल झाले ना, देख खडा मसाला वगैरे असतय नाही रसायनिक काय नाही ना त्यात
होय
म
काय नाही ब निवांत.
काय करायला असं ना?
काय नाही बसले मी. म्हणलं फोन तर लावेन तुला
हा हा
हम्म
म तू काय करते? संडे स्पेशल म
संडे स्पेशल, सकाळी जरा इडली केली होती.
हा कशाची करतेस? रव्याची की तांदळाची?
तांदळाची करते, मोस्टली. म्हणजे ता- रव्याची - ती कशी होते, एकदा जमली तर जमत्या, नाही तर जमत
रव्याच कसं करायचं? ताक घालून एक पाच ते दहा मिनिटं भिजवून ठेवाय आणि त्यात म सोडा, नाही तर लिंबू, पिळून का नाय मग- करायचं.
हम्म, करून बघुयात कधीतरी. चालेल, आवर मग, तू मी करते तुला.
हा, हा, चटणी का? कशी करतेस?
खोबऱ्याची. खोबरे अन फुटाण्याची डाळ.
हा हा
हम्म.
चाल.
हा.
ठेवू का?